हॅलो हॅलो. हॅलो. काय करायल्यास? हॅलो.
काय नाही मी झोपलोय झोपलोय. किती सव्वा अकरा वाजलं लवकर उठाय सव्वा अकरा वाजलं उद्या लवकर उठायचंय.
होय. हा हा का लवकर का उठायच उद्या?
लवकर उठायला लागतंय कॉलेजला जायचं असतंय.
होय मग कितीला उठतायचा लवकर मग. यातला.
साडे साडेसहा ला.
साडे सहा ला. मग साडेसहाला उठून काय. काय करतायसा. हॅलो,
साडेसात हॅलो.
हा.
साडेसाला उठतोय. मग नंतर जेवण करायचं असतंय. आंघोळ तेन करून जेवण करायचं. आणि मग पावणे नऊला जातो कॉलेजला.
हा पावणे नऊला टायमिंग हाय होय.
तुम्ही का एवढ्या वेळाने फोन केलाय.
आ तेच आता मोबाईल घेऊन बसलेलो जरा करूया. म्हटलं आ. हॅलो तेच आता जरा मोबाईल घेऊन बस हॅलो काय नाही बस लोय आत्ता जरा मोबाईल घेतलेलो मग म्हणलं जरा करूया म्हणलं कॉल लय दिवस झालं. केला मी कॉल.
बोला.
हा मग आणि काय चाललंय. हॅलो काय नाय निवांत आहे. निवांत आणि म्हणलो मी. मग.
अख्खा मसूर ची रेसिपी सांगा.
ती रेसिपी हो त्यालाच विचारायलासा होय. तुरची रेसिपी व्हंय ती भिजत जरा हा अक्का‌ मसूरा आम्ही चांगूल बर त्या हळू आवाज‌ कर की. त्याचे एक्झाम होते. हॅलो. हा हॅलो. हॅलो. हॅलो कोम्यात गेला काय? हॅलो.
झोप यायलागल्या आवरा लवकर.
काय म्हणलासा तुम्ही?
आख्खा मसूर ची रेसिपी सांग.
तुम्ही काय केलता मग आज जेवायला?
काय नाही आणि अक्का मसूरची रेसिपी सांगा की. ‌
आहो तुम्ही काय केलता सांगा ना पहिला.
आणि काय आमच्याकडे जेवण नव्हतं.
जेवण नव्हतं ‌मग काय उपाशीच हुतासा? अं? आख्खा मसूर ची रेसिपी होय. हम्म. आ संध्याकाळी का नाई रात्री झोपताना अख्खा मसूर मग करू काय. ते अख्खा मसूर हाय का नई त्यात पाणी घालायचं कुकरमध्ये त्या कुक कुकरमध्ये‌ अक्का मसूर घालायचं आणि त्या एक दोन शिट्या द्यायच्या. आणि मग नंतर मसाला म्हणजे कांदा, टमॅटो, भाजायचं ते जरासं. तेलात घालून मग ते कांदा टमॅटोची पेस्ट करायची आणि म्हणजे अक्का मसूर मसाला असतोय तो एक घ्यायचा ‌आणि ते कांदा टमॅटोची पेस्ट त्यानंतर मग जरा जीर अ जीर, तीळ खोबरं जरा अं कोथिंबीर. लसुण, आलं ‌तेन घालून हा एक मसाला तयार करायचा. मग नंतर तेलामधे का नई खडा मसाला घालायचा. मग खडा मसाला घातल्यानंतर कनई‌ ती कांदा, टोमॅटोची पेस्ट ते केलेले असत्या ना ती घालायची. त्यानंतर मग अम कांदा टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर, मग ते अ आपण ते जिऱ्याचा तेन खोबऱ्याचा मसाला केलता ‌ते घालायचा. त्यानंतर मग हळद मीठ वगैरे घालायचं. आणि मग त्या आख्खा मसूर शिवून घेतलेला आहे ना तेवढा मसाल्यामध्ये घालायचा. आणि दोन मिनटं जरा आणि मग झालं. मग चपाती किंवा कोण रोटी सोबत खातं. अं पण भाकरी सोबत पण खातो कोणाला रोटी सोबत खायला आवडत तर मीली काय काय बघा.
पनीरची पण सांगा.
काय होय सांग. सांगताना काय होय नाय हा काय म्हणत नाईसा‌. आणि उगाच मीच बोलू होय.
करते ना मी. झोप ‌यायल्या. मला पनीरची तेवढी सांगा लवकर.
तूम्ही एखांदी सांगा रेसिपी. अह.
येत नाही पणीची सांगा की.
तुम्ही सांगा ये, तु एक जण सांग की. काय नाटकीे करतीस.
मला‌ झोप याय लागली.
तू करतेय.
काल कुठच आहे म्हणालं.
हह.
पनीरची रेसिपी सांग?